ताई. हॅलो.
हा माझा आवाज येतोय. अच्छा, तर काय मग नमस्ते, कस चाललंय दिवस तुमचा?
आज काल खूप बोरिंग होता. आज थोडसं बरं वाटतं आज पाऊस नाहीये.
पाऊस नाहीये. आमच्या इथे आज पाऊस सुरू पाऊस नाही. नुसता वाराच सुरू आहे. खूप वारा वाहतोय आज आमच्या इकड.
हा आमच्या इकड बी तसच आहे. थंड असं पूर्ण आणि म्हणजे म्हणजे असं वारा थंड थंड वारा असं हे होत.
अच्छा अच्छा मग आवडतं असं हा अच्छा. बरं आहे. बरं आहे. थोडस चेंज बर वाटतं ना. असं नाहीतर, उकडत होत मध्ये, आमचे इथे पण दोन आठवड्या आधी खूप उकडत होत. आता एवढं नाहीये.
आमच्याकडे आमच्याकडे एक तारखेपासून तर सात आठ तारखेपर्यंत कंटिन्यू पाऊस सक सक सकाळ संध्याकाळ दुस रात्री कंटिन्यू पाऊस म्हण पूर्ण रस्त्याला पाणी साचलं होतं.
हा अवघडच आहे मग, मुलांच्या शाळा वगैरे मग.
पूर्ण बंद. कंपन्या बंद. मुलांची शाळा स्कूल वगैरे, कॉन्व्हेंट वगैरे सगळे बंद.
अरे बापरे अवघडच आहे मग तर सगळं.
हम. बाहेर निघताच नव्हत येत. कारण की कंटिन्यू पाऊस थांबतच नव्हता. सकाळी चालू झाला की कि रात्री रात्री अजून सकाळी रात्री असे सात आठ दिवस पूर्ण रस्त्याला हा पूर्ण
असं वैताग येतो ना. मग असं एवढे दिवस पाऊस.
आम्ही बा बाहेर निघायच चान्सच नाही. भाजीपाला नाही काही नाही. काही नाही घरातच राहायचं. आ हा आला ते इतकं आलंय. का आता आता येतोय पण असंच बारीक बारीक बारीक बारीक काल होता दिवसभर आज थोडा ऊन ऊन आभाड वारा असं चालय हम्म.
अच्छा अच्छा बरं आहे बरंय मग आता बाहेर जाऊ शकताय ना काही प्रॉब्लेम नाही मग
आता जाऊ शकतो. ते सात आठ दिवस तेवढे भरते.
अवघडच आहे. आत मध्ये खरतर हे आमच्या इथे एवढा पाऊस नाही आहे. माझं काम आवरलं घरातलं तर तेच माझं दुसरं पण काम चालू होतं. मी म्हटलं आता चला बोलूयात आता, थोडस ब्रेक घेऊन हो ना. अ मग काय आवडतं तुम्हाला कुकिंगमध्ये काय रेसिपी बनवता तुम्ही स्पेशालिटी काय?
मला कुकिंग मध्ये कुकिंगच काहीच येत नाही तेवढं
अच्छा हा हा आवडत
नॉर्मल नॉर्मल भात भाजी पोळी वरण एवढं येत ते असं पुरण पोळीई ते असं जमत नाही मला
असं काय एवढं नाही नाही माझं पण तसंच आहे मला पण पुरमपोळी नाही मम्मी माझी चांगली बनवते मला नाही जमत
हा मला पण मला पण मला अस रुमाला येतो भात भाजी पोळी म्हणजे कोणत्या पण अशा आपल्या पालेभाज्या असं म्हणजे आपला पोट भरू शकेल असा करू शकते पा
हा मग चांगलं आहे ना ते
दुसरं असं येत नाही म्हणजे असे चकल्या लाडू हे असं वगैरे येत नाही
ते काही काही लोकांना इंटरेस्ट असतो काही काही ना नसतो ते तर चालत का एवढं नाही पण तुम्हाला आवडत शेचो मग
मला फिरायला विरायला आवडत शॉपिंग करायला आवडत हि हि
शो अ रे वा कुठे कुठे फिरायला गेले म तुमी
आम्ही इकडे पुण्यामध्ये देहू आळंदी
नाही
अ शनिवार वाडा हा कात्रज लोणावळाच अ अजून तिकडे एकवीरा तुम्ही
अरे मी मला ऍक्च्युली कुकिंग आवडत मला मी बेकिंग वगैरे पण करते कुकिंगच भरपूर आवड आहे मला पण एवढं हा केक
ची रेसिपी एखादी
केकची रेसिपी खूप सोपी सांगते मी तुम्हाला मी रव्याची रव्याच केक सो रेसिपीस सागंते
हां सांगा
रवा घ्यायच एक वाटी दही हा एक वाटी एक एक वाटीचच प्रमाणच बर पडत आणि दही पण त्याच घातलं ना तर एक वाटी घालायच गरज नाही अर्धा कप दही अस ह्याचेमधी घालायचं
हा
आणि साखर पण अर्धा कप किंवा जसं तुम्हाला गोड आवडेल तस घालू शकतात बारीक केलेली साखर हे सगळं मिक्स करायचं थोडस तेल टाकायचं ऐक दोन चमचे किंवा तूप घालायच, तुम्हाला जे आवडतं ते. आणी हे मिश्र पण चांगलं गोटायचं, थोडं दूप टाकायचं त्याच्यात, कारण हेऽ अ हे आहे ना, रवा आहे ना. तर लगेच ते सगळं हे करत, सोक करत ते दही, म्हणून मगऽ थोडं दूध टाकत राहायचं, तर चांगलं त्याला घोटायच‌. दुधाने त्याला व्यवस्थित मिश्रण करायच, म तुम्हाला वेलची ऽ पुड टाकायची, किंवा काही इनसेस टाकायचा दुवुन टाकायचा, आणिऽ पुड व्यवस्थित त्याच, म्हणजे त्या केकच कस असतं ना, त्याच तुम्ही पळीभर वरती घेता ना, तर खाली जे पडत ना, आस ते रिबनऽजो सारखं दिसलं पाहिजे पडताना, स्क्वेअर मधे अस, म्हणजे ते बरोबर आहेत. ते प्रमाण तस म त्याच्यापेक्षा जास्त पाणी नाय टाकायचं अस हा. आणि त्याच्यामध्ये हे सगळं झालं म शेवटी त्याच्यामध्ये तुम्ही बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकू शकता. तर त्या चे पण प्रमाण म्हणजे कस आता एकच वाटी घेतलं तर जास्त लागणार. तर चिमूट भर असं टाकू शकता किंवा एक छोटा चमचा. ठेवु शकतात त्याच्याप्रमाणे जास्त टाकायचं नाहीये ते थोड दोघं पण सेम प्रमाणात थोडं थोडं टाकू शकता आसं. थोडा अंदाज येतो आपल्याला पण ते शेवटी टाकायच सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर. आणि म जस तुम्ही ते सोडा मिक्स करा मग ते लगेच ठेवायचंय बेक करायला. म तुम्ही कुकरमध्ये ठेवा किंवा अव्हन असेल तर अव्हन मध्ये ठेवा. असं पण त्याचे भांड्याला तूप वगैरे लावून मग त्याच्यामध्ये घालून ते कुकरमध्ये तुम्ही ठेवू शक ता ते होऊन जातं.
कुकरमध्ये करतोय तर मग त्याच्यात पाणी वगैरे नाय टाकायचं ना?
पाणी नाय टाकायचं त्याला स्टँड टाका ठेवायच असतो मोकळ्या कुकरमध्ये. आणि त्याच्यावर ते भांड ठेवायचं वरती झाकण ठेवायचं किंवा कुकरचं झाक कन लावतोय तर शिट्टी काढून घ्यायची.
हा हा आणि किती तास ठेवायचं?
अ एकच वाटीच केलं ना छोटं बनेल. म्हणजे तर ते अर्ध्या तासात होऊन जाईल अर्धा तास पण नाय लागणार वीस मिनिटं. म नंतर बघायचं ते शि -शिजलंय का ते बघायचं.
खोलून बघताय बघ- बघायचं?
हा खोलून बघायचं त्याच्यात नुसतं असं झाकण वरती ठेवलंती तरी चा चालत ते काय बेक होत चांगलं खालून आणि पहिलं थोडं पाच मिनट फास्ट गॅस ठेवायचा. आणि नंतर म अ थोडा मध्यम असं करून ठेवायचं नायतर म ते जळून जात. ना असं. ते ह सोप्पी पद्धत ए म्हणजे एकदमच बेसिक आय हे ह्यांच्यात पण चांगला बणतो तो काय बिघडत नाय. रव्याचा केक क नाय करून आणि त्याच्यात तुम्ही केळ पण टाकू शकता केळ्याची चव पण चांगले होते त्याच्यामध्ये हा आपलं शिरा कस अस तसच तशा टेक्स्चरच बनत. पण रवा केक इथे खूप फेमस ए आ आ आमच्या इथे कारण इथे अ काय काय अशी बेकरीज एत ना ते बनवतात तूप वगैरे घालून. तर त्यांचा रवा केक खूप महाग असतो इथे. म्हणजे ऑलमोस्ट लाईक तीनशे रुपये किलो वगैरे असा एवढा महाग असतो. तर त्यामुळे चांगल्या व्यास्टेक्चरच केक बनतो तस त्यामुळे घरी मी ट्राय केला होत तसं चांगला बनला. तुम्ही हे सेम मिश्रणाच कप केक पण बनवू शकता. आणि नाहीच तुम्हाला जसं बनवायचं तर अप्पे पात्र असतं ना त्याच्यात पण बनवू शक
आप्पे पाात्र हा हा.
हा त्याच्यात पण तूप घालून थोडंस ते मिश्रण टा कुण थोडं झाकून ठेवलं फूक्त ते लगेच कारण तुम्ही त्यात बेकिंग सोडा वगैरे टाकताय ना.
हा हा.
हा म होऊन जात ते एवढं काय अवघड असं नाहीये.
हा हा हा.
काही बनवू शकता. केक ना माझ्याकडे ओव्हन आहे ना, म मी त्याच्यातच बनवते. पण कुकर मध्ये प- त्यामुळे. बनवत असते. असंच आपलं लॉकडाऊनच्या वेळीचे प्रयोग. तेव्हा करत होतो सगळं. अस काय काय काय काय बनवायचे. ब्रेड- बनवला होता मग मी. पाव पण बनवला होता. त्याचे सोप्प आहे बनवायला.
पाव सांगा ना, पाव.
पावच काय नाहीय. त्याला फक्त हे ईस्ट लागत.
काय लागतं?
ईस्ट ईस्ट असत ना? नाही मैदा लागतो. ईस्ट एक असत ना. ते टाकावं लागतं त्याच्यात. ड्राय इस्ट असत. ते टाकाव लागते ते पावडर. आणि मग त्याची- मीठ, साखर. साखर आणि ईस्ट - ते एकत्र करावं लागतं गरम पाण्यात थोडं. मग ते मैद्यात मिक्स- करून मग त्याचे गोळे करून ते ठेवावे लागतात फुगण्यासाठी आधी. आणि मग डायरेक्ट- ओव्हन मध्ये नाही. बाहेर पूर्ण- फर्मेंट होतं ना असं. असं डबल साईज च होत. म परत त्याला म - लागतं तूप लावून. म पुन्हा ठेवाय- च एकदा गोळे करून. मग परत एकदा फुगत ते आणि मग त्याला दुधाच अस थर लावून- तो तुम्ही ठेवायचा बेक करायला. तर एवढं सोप्पं आहे. एवढं काय असं अवघड नाहीय.
तुम्ही करता तुम्हाला म्हणजे सोप वाटत. आम्ही ते कधी- बनवलंच नाही ना? असं वाटते चुकते की काय हो. काही वेगळांच त प्रकार.
त्याच्याशिवाय कस शिकणार आपण? होय की नाही? बघून बघूनच मी तर व्हिडिओ वगैरे ना- त्यातन शिकले होते. आहे ना असं. ते काय नाही बनवा बघा बन- बनवलं तर सांगा म मला कसं बनलं काय?
हा. सांगते मी हे केक बनवून बघेन. रव्या-
केक रव्याचा केक होतो. तुम्ही रेसिपी बघा भरपूर रेसिपीज युट्यूब वर आहे. इंस्टाग्राम वर ए. रव्याचा केक त खूप लोक बनवतात. दही घालून पण बनवतात. कोणी म्हणजे अंडी घालून पण बनवतात. दही घालूनच चांगला बनतो. हं.
हा ना?
हम्म. मऊ बनतो त्याच्यामुळे आणि तूप घातलं तर छान होतो. तेच तर. हो ना. टाइम झाला. होत आला मला वाटतं ना आपला? दहा मिनटं होत आले? हम्म.
व्हय. अजून काय म्हणता? जेवण आवरलं? जेवण आवरलं?
जेवण नाही अजून. आता मला बनवायचंय. अजून वेळ ए माझ्या जेवणाला.
एवढ्या लेट जेवण?
हो. माझ्या जेवणाचा टाइम थोडा लेट असतो. काम करत होती ना मी. अनाश- नाश्ता लेट केला मी थोडा. हो बरोबर. दहाला हं. चालेल ठेवूया म? बोलूयात मग आपण नंतर.